हॅलो हा जेवला काय हॅलो आवाज येतो कायनाही
होय याय लागलाय
आवाज अडकालय बघा तुमचा
माझा आवाज यायला
आवाज जरा होय होय या लागलाय आता मगाशी अलता की होय झालं बघा.
हम्म
तब्येत बरी आहे
पोर झोपली काय? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय. हॅलो हॅलो हॅलो.. हॅलो...